हॅलो. हा आवाज येतोय का माझा? काय चाललंय?
काय नाही आमत्ता जेवण केलाय बसलोय.
हा हा तब्येत कशा आहे.
तब्येत व्यवस्थित तुमची कशी तब्येत.
मस्त काय केलंय स जेवणाला. आणि जेव्हा मी बोला बोला तुम्ही बोला.
हा मी आज केल होत अंड्याची भुर्जी.
कशी बनवली?
जेला काय आपलं तेल टाकायचं कढाईमध्ये.
हा.
अ कांदा टाकायचा बारीक बारीक चिरून खूप मोठा कांदा टाकायचा. आणि बारीक बारीक चिरलेली मिरची टाकायची त्याच्यामध्ये. ती सगळ परतून परतून घ्यायचं. पूर्ण असं गोल गुलाबी गुलाबी होईपर्यंत पूर्ण परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. भरपूर आणि ते सगळं परतल्यानंतर त्याला वाफ द्यायची. आणि त्याच्यानंतर त्याला अ कोथंबीर वगैरे टाकून आणि मसाला आपला लाल तिखट थोडा गोडा मसाला वगैरे टाकायचा त्यात आणि पुन्हा वाफ द्यायच त्यात अंडी फोडून टाकायचे जितके आपल्या जितके जणांची करायची तेवढे अंडी फोडून टाकायचे अशे त्याच्यात आणि परतून परतून घेऊन पुन्हा वाफ देऊन मीठ टाकायचं ते झालं झाल्यानंतर तर मग ते ह्याच्या बरोबर पावाबरो बर पण चांगली लाग ती चपाती बरोबर पण चांगली लागती दोन्ही बरोबर खाऊ शकतो
हा हा
तुम्ही काय खाल्ला आज
आम्ही मी आज चिकन आणलं होत भावनं माझ्या
हम्म
काय केलं नाही मी कशी बारावी शिकते ना तेव्हा माझं तास हे असतय त्यामुळ मी भाकरी आणि भातच करून घेतला आणि मम्मीने आमच्या चिकन केलं
ह हम्म
एवढं पण मला हा एवढं पण म येतय मला पण एवढं पण हे होत नाही जमत नाही मग काय
हम् हम् हम् स्वयंपक येतोय का नुसतच मटन येत
येतो येतोय छान करते मी स्वयंपाक स्वयंपाक मध्ये असते मी दररोज संध्याकाळच असतोय सगळा स्वयंपाक पण मांसाहारी अस सलं की तिकड नसतय भात आणि भाकरीच फक्त करायच्या
हम् हम् आणि दोन्ही अ हे व्हेज नॉन व्हेज पैकी जास्त काय आवडत
ना व्हेज
हा व्हेज
होय
आमच्याकडे दोन्ही खातात पण जास्त करून नॉनव्हेज जास्त चालतं
ह ह आमच्या घरात नॉनव्हेज व्हेज आवडत पण मी नाही जास्त खात आवडत नाही मला जास्त
हम् हम् ते तर आता सगळेच प्रकार येतात सुकट बोंबिल
हो
फ्राय हे सगळं खाते पण आम्ही वार पाळून खातो
ह ह आमच्या पण इकडे वार मग तुमच्याकडं कसं वातावरण आहे काय पाऊस
आमच्याकडं काय इथं गर्मी होती सगळी आणि पावसाचं वातावरण होतं पण येत नाही पाऊस आता आणि आता मध्ये पाऊस वीस तारखेला येणार आहे अजून तर काही याय नाही तर काय माहिती तर गर्मी तर खूप होती आमच्याकड
हम् हम आमच्याकड पाऊस नाही शेती ची कामं बंद पडल्यात पन गर्मी खूप आहे आमच्याकडे पण
हा हा आता शेतात कोणतं लावलंय पीक
हम् हम् अ
आता कोणतं पीक लावलंय शेतात
आता ऊस आहे आता भ रोप भाताला रोप लावलय त्यामुळ
हम्म हम्म
आता अस आता मधी सुर्यफुल फुल होत ते काढलं पावसाच्या आदूकर
हम्म
मक्का होता मक्का काढला
हम्मम
तुमच्या वड काय शेती
आमच्याकडं काय आता सध्या तर बाजरी मका हेचल हऊस
हम्
हम्म
विन बन ुला म हॅलो शारदा काकच्या ब विचार हॅलो हॅलो हां बोला की हां तुमच्याकड काय काय बोल चालू होत आपलं तुमच्याकड पीक कोणते घेतात
आमच्याकडें आता सध्या ऊस आारी गहू
हा हा
चाले तर आता पावसाची वाट बघते सगळे
हा हा
ते होईल पाऊस त्याच्यावरती पुढच्या पेरणी
शेती आहे तुमची
नाही आमची नाही आहे घरात आमची अशी नाही पण आहे अशी नातेवाईकांमध्ये वगैरे आहे म्हणजे शेतीची माहिती आहे
हा ह्
हम्म तर बऱ्यापैकी जॉब बी करणारेच आहेत आता सगळीकडे
ह ह मग तुम्ही जॉब करता का गृहिणी घरातच
नाही मी गृहिणी आहे मला मुलगी आहे तर म घरातच असते
हा हा मुलगी लहान असेल शाळा वगैरे चालू असते
त्यामुळे काय बाहेर पडायला वेळ मिळत नाही
हम हम
हम् हो
मग काय म फिरय मला नाही प घड
फिरायला नाही एवढंच सगळीकडे गरमीच आहे त्यामुळे कुठे प्रवास सध्या नाही कुतं केला
ह ह सुखी होतीच्या गे
आता नाही आता शाळा सुरू झाल्या त्यामुळं सगळं रुटीन आता सुरू झालं
सुट्टीमध्ये खणी एवडे घालता तुध्ये हा हा लोक माहिती ह हा ह हम म आता तुम्ही इथून थोडं फ्री जायच का म्हणजे स्वयंपाक आवरून बसलाय स का
स्वयंपाक आता आवारलाय जेवण झालयं आता
थोडा अभ्यास ह्याच घ्यायचं त्याच बाकी उद्याची तयारी ह हा. हो हो.
ते झालं की काय सकाळी उठलं
हम हम.
हम्म तुमचं कॉलेजच कधी असतो?
झाल का अकरा ते तीन
अकरा ते तीन जवळ आहे का घरापासन?
नाही चार कि जाताना चार किलो येता ना चार किलो मीटर.
हम्म.
चालत हो.
बापरे चार किलोमीटर चालत आणि चार किलोमीटर परत यायचं. हम्म. भरपूर चालावं लागतं मग हम चांगला व्यायाम होतो मग अ ह ह.
आता काय करायचं लांब आहे म्हणल्यावर होय.
हम्.
तुम्ही कशामधूनही केलायसा. सायंस र कॉमर्स.
मी सायन्स मधन केलं. जे मला घेयचं हा सायन्स मधून केलं मी
हां हां मी पण सायन्समधूनच आहे. हा काय हो आहे हा ये पतु जा जेवजा
आ
मग तुम्ही सायन सायन्स ती माहिती सांगायची तुम्ही बारावी नंतर कोणतं कोणतं काय काय केलं?
सायन्समध्ये काय आता काय होतं आता भरपूर बारावी नंतर
वेगवेगळ्या फिल्डला आता आहे. सध्या आता त्यावेळी तर जास्त काय नव्हतं एक तर सायन्स बारावी नंतर ग्रॅज्युएशन करा. किंवा इंजिनिअरिंग करा किंवा जास्तीत जास्त बी फारम ते एवढ्या तीन चारच फिल्ड होत्या, ज्या लोकांना पण माहिती होत्या आम्हाला पण माहिती होत्या. आणि तेवढं नव्हतं पण एज्युकेशन.
तेरोंदर झाय
तेवढे कॉलेज नव्हते तेवढे ऑपॉर्चुनिटी नव्हती. आता कसं बारावीनंतर भरपूर फीलल्ड आहेत जिथं करू शकतो किंवा कोर्स म्हणा किं वेगळ काय म्हणा.
ह ह.
तेव्हा रेग्युलर कस सगळे जिकडं चालेत तिकडं जायचं.
हा ह.
मग आम्ही बारावी नंतर घेतलं सायन्स. गावातच कॉलेज होत.
हम्म् हम्म बारावी नंतर सायन्स घेतलं सा.
बारावी पर्यत साय होत, त्याच्या पुढ प्लेन म्हणजे स्पेश सब्जेक्ट. घेऊन
हम्म हम्म वष
काही सगळे सायन्सचे सब्जेक्ट होते मग बारावीला... आमचं ए ग्रुप होतं
हम्म हम्म दहावीला किती टक्के पडल्यात
दहावीला होते सत्तर
हां हां
बारावीला बारावीला खाली आले साठ हम्म तेव्हा काही ट्युशन वगैरे नव्हत्या आम्हाला नाही का.. असं घरीच जेवढं होईल तेवढं... घरचं काम करून सगळं करून जेवढं असल तेवढं त्याच्यातच करायचं
होय
हम्म
मुलं कितवीत असतेत... दहावीला बहात्तर पॉईंट चाळीस टक्के होते
हा आणि आता बारावीला आहे ना... हम् आता चांगला अभ्यास करा या वर्षी
होय करायचं की
हम् हम
हम्म... तुम्ही फ्री हाईसाना ना... आणि पंधरा वीस मिनिटं पंधरा वीस मिनिटांनी फ्री हाईसाना तुम्ही... कॉल कराय मला हा... हा... हा... तुम्ही कॉल करा मला हा करते... कारण... जेवायला बोलवाल्यात मग तुम्ही मी तुम्हाला मेसेज करते मग तुम्ही मला कॉल करू शकता तुमचे पण टास्क पूर्ण होऊ दे बरं... चालतंय.. हा ठेवा ठेवा